काय बोलाय सांग हा हॅलो
हा काय करतेस
काय नाही आराम चाललय
बर अगं मी तुला काय सांगणार होते माहिती का आता पर्यावरणाच सांगणार होते तुला जरा असं
हम्
हा पर्यावरण दूषित कशा मिळवाय लागले
आता काय नाही कशाने होतो इथे काय आबाळ येते काय काय बतय
हा
ह
पर्यावरण दूषित होण्याचे कारण काय पेट्रोल डिझेल सारखे आपल्या घरात एका एका घरात किती गाड्या आहेत दुचाकी चार चार गाड्या आहेत एका एका घरामध्ये प्रत्येकाला जरा कुठं जायचं अस म्हंटलं की घेतेत गाडी की जाते चालायला कुणाला नकोचत
चाललं काय दोन पावलं सुद्धा कोुणी चालत नाही
हा पेट्रोल स प्र दूष
हम् दुकानात म सामान आणलं म्हण आणायचं म्हणल तर गाडी
हा चालायला कोणीजातच नाही आ आपण ते स्वतःहून टाळलं पाहिजे चालत जायला पाहिजे थोड्या थोड्या अंतरावर अस तर म्हणजे त्याच्यामध्ये आपलीच बचत होती ना पेट्रोल ला लागणार पैसे पण वाचतात आणि प्रदूषण पण कमी होते
पण नाही ना तसं कणी करत नाही ना आता त्याला काय
हम् सुरुवात आपणच करायला पाहिजे असं आहे ना आपण कसं दुसऱ्यांकड अपेक्षा करत राहतो हम्म आपण करायला पाहिजे ते हम्म स दुसऱ्याकडे बोट दाखवते दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवतो
हो आपण कोण जाऊ आधी आपण नाही जायचं आधी तू जा म्ह दुसर बोटधकत
हा मग परत काय झालं कचरा जास्त झाला कचऱ्याच प्रमाण जास्त झालं प्लास्टिकचं प्रमाण वाढलं
काय कर सगळं प्लास्टिकच आणायचं धान्य बरा प्लास्टिक काय भरा प्लास्टिक दुध भरा प्लास्टिक
त मध्ये निघालं होतं की प्लास्टिक वर बंदी करायची म्हणून थोडे दिवस झालं ते हो ना मग तेव्हा प्रदूषण जास्त झाले का प्लास्टिकच सगळं कचऱ्यामध्ये बघितलं ना प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या जनावर सुद्धा कचरा खाता खाता खाता प्लास्टिक सुद्धा खायला लागले ते
मग आता काही त्यांना मिळल नाही नाही झाल तर सजासजी खाता खाता सुद्धा ते जाऊ शकतो तड
किती गाई वगैरेच्या प्लास्टिक खाऊन मरतात ना
खता खाता सुद्धा ते सजासजी जाऊ शकते
हो ना खातातच ते चुकून एिक घातलेले असते नैवेद्य आता ते काय करतात नैवेद्य पिशवीत भरलेला असते त्यांना काढायला येते का सांगत पिशवीत ते पिशवीचा कटच खान टाकतात
हम्म नस अस असत र
नदीचं प्रदूषण होतय सगळेजण काय करतात फुलां देवांचा फुलोरा वगैरे काढले ग असत तो नदीतच टाकत ते
हमम
अ काय म्हणतात त्याला फुलवार म्हणतात ना
हम्म
का वेगळं काय तर म्हणताच शब्द मला वाटत
काही म्हणतात काही तु काय केलं तर ते फुलवरच म्हणतात सगळं नदीला सोडायचं असं ना
जोडायचं नसते आता तिथं आता पती सुद्धा विसर्जन करू देत नाहीत नदी मध्ये प्रदूषण होते म्हणून तिथं कुंड ठेवलेले कुंडामध्ये प्रदूषण हे करायचं विसर्जन करायचं
हम्म असं नदीला ग गणपती हे करायची नाहीत
कुंड ठेवलेत आणि त्यात जरा तीन वेळा बुडवायच आणि साईड ला उचलून ठेवायचं गणपती असं करतात
आता विहि विहिरीत किंवा नदीला विसर्जन करत नाही
हम् प्रदूषण होते म्हणून आणि तेच पाणी परत मग गावामध्ये सप्लाय होतो ना पुरवठा करतात ना ते पिण्यासाठी मग तेच पिलं जात सगळं असत मग ते
अ हे करतात गाळून वगैरे देतात त्यांचं हे ठेवलेलं असे तर वॉटर फिल्टर ठेवलेलं असत पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठ्या मोठ्या
पाणी फिल्टर करून जरी झालं तरी काय झालं स
मग आता आपण पाणी पितो ते कसलं आहे असंच आहे की कुठन तरी ते अह गाळू ऊन येत ना ते दूषित पाणी निर्मळ करून देतात हम्म कळकळत घरायचं नाही ना काहीच
आमच्या वेळेला विहिरच पाणी असायचं
तुमच्या वडिलांचं शेत होतं का
होय शेत मळा तिथच आणि विर किवडी मोठी अशी दगडानं बांधली लेली आणि त्याच्यात कणी अ सुद्धा कराय नुसती सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्यां पाणी प्यायच
त्याला रहाट ठेवला होता काय पाणी ओढायला
हो पहिले मोठा असायचे पण आता इंजिन आलीत आता मोठा कुठा आहेत
हम्म हम्म रहाट आहे का रहाट निवडायचं
रातणी वडायच नाही पायऱ्या चढून घागरी भरून आणायच्या हॅलो... हॅलो
हम्म हम् हम् बर आणि काय काय होतं तुमच्या लाच
पायऱ्या चढून घागरी भरायच्या खाली जाऊन पुणा वर आणयच्या
हम्म हम् तुमच्या वडिलांचं म्हणलं काय काय होतं अजून
सगळं होत ऊस केळीच्या बागा चिंचेचे झाड जांभळाची झाड काय नव्हत असून आंब्याची झाड, फणस नसायच ते फणस कोकणात असत्यात.
हम्म पपया.
ह् पपया असायचा.
ह ऊस
ऊस
हम्म, हम् ऊसांचे प्रकार हम्म आणि धान्य घरातच व्हायच ना गहू
गहू, ज्वारी शाळू, हरभरा, मक्का, मक्क कणस तरी बाराइ महिने ते हळद लाव ली त्यातली मक वा उन्हाळी जनावराला करायची त्यातली मक्का. पुन्हा हळदीतली. हो का अजून कशातली? प्रत्येक ऊस लावला त्याच्यातली सगळ्यातली असायची मक्काचे
हा आंतर् पिक म्हणायचं त्याला.
काही महिने उ उ
हा मग ते जनावरांना घातल्यामुळे दूध जास्त मिळायचं का?
होय. माणसांना खायला पण हम्म. हम्.
जनावरांना मिळायचं ना त्याच्यामुळ.
होय बाराही महिने उसात मक्का पन माडी जनावारला केलेली मका ह. पुन्हा ज्वारीतली मक्का सारखं चालूच की. कायखंड नाहीती.
हम, हम, हम्, ह बर. आणि
अ भाकरीचे काय काय करत होता ज्वारीचं, बाजरीचं भाकरी बनवत होता का?
बनवत होतो की बाजरीच्या भाकरी. हा त्या हेला संक्रांत आली की भोगी दिवशी बाजरीच्या भाकरी तीळ लावून बाजरीच्या भाकरी करायच्या.
हम्म संक्रांतीला करतात ना गं बाजरीच्या भाकरी. हम्म ती सगळ्या भाज्या मिळून एक भाजी बनवली जाते.
ती रसाभाजी करायची. दुसऱ्या घेवडा, बिवडा असा असला तर ती सुक्की भाजी करायची.
हम्म, हम्म, हम्. त्याच्यामध्ये वांग, बटाटा हरभरा, शेंगदाण आणि कोणते-कोणते सां गं सगळे सगळे म्हणजे किती?
आणि सुकी भाजी पण वेगळी करायची.
हम्म, हम्म, हम् त्यात पण तीळ घालतात ना भाजी मध्ये.
होय तीळ घालायचे शेंगदाण्याच कुठ घालायचं. तिळ भाजलेले घालायचे तशी घालायचे नाहीत. ते संक्रांतीला.
तेच की मा बाजरीच्या भाकरीब
ते आवान उठून पाच अ पाच आणायच्या. बाजी मुजी सगळे, सगळे जण घालायच पावटा, हरभरा, सगळे सगळे भाज्या.
हू ऊस घालतात काय? विचारात होतं.
हम्म. ऊस कशाला त्याच्यात घालायला.
नाही काय, हरबरा, पाऊटा, गाजर, बटाटा, वांग, किती झाल्या भाज्या? किती झाले? गाजर, वटाणा, वटाणा असतो, हरभरा असतो. पावटा. वांग, बटाटे सहा भाज्या झाल्या आणि एक सातवी काय? शेंगदाणे, घेवडा.
हम्म. इतक्या भाज्या एकत्र करायच्या. संक्रांतीच्या भोगी ला हम्म. शे शेंगदान्याच कूट, तिळाचं कूट, घालायचं ते. चतुलुसू.
हम्म हम्म आणि बाजरीच्या भाकीवर लोणी. कराळ ची चटणी.
लोणी, ताक, दही, दुधं आणि रबडा.
हम्म हम्म. हम्म. आणि तुमचे घरचे जनावर असल्यामुळे तुम्हाला दूध दुभत भरपूर असत असलं होय नी?
हो.
अ दूध, दही, ताक, लो णी, तूप सगळं मुबलक प्रमाणात.
हम्म. मी तर सायच्या दह्याशिवाय दही खायची नाही.
होय ना, हम्म हम्म हम्म खाईन तर तूपाशी.
हम्म.
आ.
केळी घरच्या, चिंचा घरच्या,
करायचाय.
कच्च्या अ ह हिरव्या का? क च्या चिंचा, पुन्हा पिकलेल्या चिंचा.
हा हा हम बर.
ऊस तर बाराही महिने, अ जनावराला केलेले त्यातले मक कण. स म्हणा मग, हळद केली त्यातली स कोणा काय, आणि ज्वारी मग काय केलं होत त्यातली, कणसं बाराही महिने मक्काची कणसं.
बर चालते, चालते. ठीक आहे मग, बाकी सगळं ठीक आहे का?
तब्येत वगैरे.
सगळं ठीक आहे.
हा चालेल, चालेल. ठेवा मग आता फोन परत करते.
बर ठेवा.